हा लागतोय ह.
राहूदे राहूदे बोल.
हा ठीक आहे हा बोला ना ताई.
काय चाललंय जेवण वगैरे चालू
हो झालं ते तुम्ही काल बोललं होता ते रेसिपी मला ये ना झाले.
हम् ह हो हो सांगते ना हैदराबादी अ आंध्रच पुलाव ना ए फुलगोरा बर बर. सांगते सांगते. तर अ हे. आ रात्री ना चिंच भिजायला टाकायचं हे पाव किलो चिंचाच सांगतेय मी. म्हणजे. आठ सात आठ लोक तरी ते आरामशीर खाऊ शकतात मग रात्री ना तुम्ही ते चिंच भिजायला टाकायचं आणि हरभरा डाळ पण भिजायला टाक लं तरी चालेल रात्री किंवा मॉर्निंगला थोडस गरम पाण्यात जरी भिजवलं तरी चालेल.
ओके.
बर मग मॉर्निंगला ना सकाळी अ हे ते चिंचेच ते हे असतं की नाही अ कोळ बोलतात ना त्याला? ते ते त्यातलं सगळं जे चो म्हणजे राहिलेलं असतं ना तर ते सगळं काढून घ्यायचं त्यात चिचुक वगैरे काड्या वगैरे असतात. आणि ते साली वगैरे असतात ना ते सगळं काढून घ्यायचं आणि घट्ट घट्ट अस राहायला पाहिजे ती ग्रेव्ही चिंचेची. ती घट्टच राहायला पाहिजे मग हरभरा डाळ पण जर तरी भिजायला नाही टाकल असेल तर सकाळी थोडसं गरम पाण्यात एक दोन तास भिजला तरी पण ते चालून जाईल. मग आधी थो अ एक म्हणजे ह्या पाव किलो ह्याला चिंचेला ना मी एक चार पाच चमचे तेल टाकते मग तेल टाकायचं मोहरी टाकायचं. आणखीन कडीपत्ता टाकायचा तला लांब मिरच्या असतात की हिरवी मिरची आपण तिकट बनवतो. लाल हम्म. ती मिरची टाकायची मग आपलं मेथीच पावडर असतंय ना. मेथी पावडर, हिंग, मीठ. आलं लसूण पेस्ट टाकायचं त्यात ते चांगलं परतून घ्यायचं.
म्हणजे कशामध्ये ते.
तेलात तेलात नाही नाही नाही तेलातच तेलात मोहरी, कडीपत्ता ता लाल मिरच्या, हिंग थोडस, आलं लसूणचं पेस्ट ट आणखी इन मेथी पावडर हरभऱ्याची जी डाळ भिजायला टाकली होती ना ती कैची मग ते चांगलं परतून घ्यायच ते करपायला नाही पाहिजे चांगलं अस थोडस परतून घेतलं ना
हा.
हळंद टाकायचं मीठ टाकायचं त्यांत आणि हे चिंचेचं जे पां होतं नां ग्रेव त्यांत म्हणजे पाण्यांचा अंश जास्ती नाहीं असं लिक्विड फॉर्म नको येते आपल्यांला ग्रेव टाईप पाहिजे
हां
मंग हे पा ग्रेव तरं टां होतांयचं
हंम
मंग ते थोडंस पाणी जरं असेल तरं ते थोडंसं उकळी एक पंधरा वीस मिनिटं उकळी उकळी म्हणजे गरमं झाल्यांपासून जेंव्हा उकळ उकळायला ते चालूं होतं नां तेव्हांपासून ते दहा मिनिटं पंधरा मिनिटं उकळांयला पाहिजे नाहीतरं असं आपणं दहा मिनिटं त्यांत जरं पाण्यांचा अंश जास्ती नसेल तरं एक दहा मिनिटं जरी ते शिजवलं तरी पणं ते होऊन जाईल मंग थोडंसं नंतर नां कोथिंबीर वगैरें टाकायचं त्यांला आणि एकीकड नां भाताचे आंता भातं बनवायचं आपल्यांला त्यांचं तरं मोहरी टाकायच्यां आणि तेजपत्ता असतो नां तो तेजपत्ता आंणखीन हळंद मीठ टाकायचं
म्हणजे कायं आधी कायं फक्तं करायचं त्यांची आमटी करूंन घ्यायची
आमटी नाही हां ती ग्रेव वेगळी आमटी नाहीं ग्रेवही होते ती ते आमटी म्हंटल की पांतळ होते ते ग्रेव्ही बनते ती घंट्ट अशी भातांचे आंता भातांच कुकरला भांत त्यांत लावायचं त्यांतं दीड दोन चचेम तुम्हांला जसं तुम्हीं ऑईल खांता त्यांचं मोहरी टाकांयच्या
हाळूं सांगा जरां मलां फांस्ट होते मलां लक्षांत यायचं नाही जरां हळूं सांगितलं तरी चालेल
कुकर मध्ये दोन चमचे ऑइल टाकूंन त्यांत मोरी टाकांयच्या हवां असेल तरं कडीपत्ता टाकलां तरी चालतं तुम्हीं जरं खांयला इंटरेस्ट असालं तरं नाहीं तरं आमच्या इथे तरं ते काढून चं टाकतांत त्यांमुळे मी एवढं कायं इंटरेस्ट घेतं नाहीं मी डायरेक्ट तेजपत्तां टाकते
हम्मं हमं हम्मं
मंग तेजपट्टता थोडंसं मंग आपणं नां तेल टाकल्यांवर नां पाणी टाकूंन हळंद टाकलं तरी चालतंय नंतर तेला तरं जरं आपणं हळंद टाकलं ते करपण्यांची शक्यतां जास्तं असते मंग लगेच पाणी टाकावं लागतं त्यांत मंग त्यांमुळे पाणी टाकावं टाकायचं मंग मीठ आणि हळंद टाकायचं
हां हां हां
हां मंग तांदूळ धुवूनन घेतलेले असतं आंता तुम्हीं किती घेणारं त्यांवर डिपेंड, आंता पाव किलोला मी कमसेकम कमसेकम माझ्यां वाटी प्रमाणे मी सहा सांत वाटी तांदूळ मंग त्यांच्या डबल पाणी कुकरला लावायचं, थोडंसं कमी असलं तरी चालेल पणं जास्तं पाणी नको ए, एखादी वाटी आंता सहा सात वाट्यांना, सहा वाट्यांना बारा वाट्या पाणी टाकतो आपणं कुकरलां बारा ऐवजी तुम्हीं अकरा टांकल्यां तरी पणं चालतंय म्हणजे तो भातं मोकळा पाहिजे तिथे, एक वाटी कमीत टाकायचं बाराऐवजी अकराच टांकायच्या वाट्यां पाणी टाकायचं मंग त्यांत ते धुंतलेले तांदूळ टाकायचे दोन शिट्ट्या घ्यांयचे फक्तं एक शिट्टी बसवांयची आणु दुसऱ्या शिट्टीला गॅस बंद करूंन टाकायचं म्हणजे मोकळा पाहिजे भात. मग त्यात भात मोकळा होऊन जातो मग ते शिट्टी पूर्ण निघाल्यावर ते भात आपल्याला म्हणजे असं सगळेच जर खात असतील तर ते पूर्ण मिक्स करू शकतो. नाही तर तुम्ही फक्त थोडस भात आणि थोडीशी ती ग्रेवी मिक्स करून खाल्ल तरी पण इतकं सुंदर म्हणजे वाटतं ना ते खाताना असं खातच राहावं. खूप छान, हे इथे ना आमच्या इथं गणपतीच्या सणाला गणपतीला नैवेद्य दाखवतात, साळी लोक हो हे नैवेद्य दाखवतात, हा प्रसाद म्हणून भात वाढतात इथे
हो का?
गोरा, हो हे गणपतीला नैवेद्य दाखवतात आमच्या इथे आणि हे दिवे, भात ना आपण परगावी वगैरे जात असेल तर दोन दिवस हे भात टिकत, काही होत नाही त्याला अजिबात.
म्हणजे ती सुकीे भाजी आणि ते
तुम्ही मिक्स करून घेऊन गेला तरी पण चालेल, काही होत नाही ह्या भात भाताला, हो मिक्स करून जरी घेऊन गेला तरी काही होणार नाय. टिकते, हे दोन दिवस हो दोन दिवस हे भात टिकत, मस्त होत, आणि हे पण बालाजीला गेल्यावर तुम्ही कधी गेला असेल का तिरुपती बालाजीला? हा, तिथं हे भात पुलगोरा, पुलगोरा म्हणतात बघा ह्याला पुलगोरा भेटतं तिथं.
हा, हा, हा,
तुम्हाला ते हे तिथं खायला भेटेल. आणि आमच्या इथे तर सर्रास लोक बनवून खातात. आणि ती चटणी आहे ना तुम्ही आठवडाभर पंधरा दिवस फ्रीजमध्ये ठेवला तर टिकते ती चटणी. तुम्हाला जेव्हा खावस वाटतं तेव्हा तुम्ही काढून खाल्ला तरी पण चालेल, खूप छान लाग ते खूप मस्त तुम्ही एकदा जर असं खायला लागलात, एखाद घास खाल्ल्यावर मन बघणार नाही तुमचं, पुन्हा खावंसं वाटणार तुम्हाला.
असं वाटणार होय नाही ते ऐकूनच छान वाटते.
खरंच खूप छान लागतं, तुम्ही एकदा बनवून बघा मग तुम्ही मला सांगा काय ते, ह तुम्हाला काय नवीन येत?
हो मला पण आमच्याकडे म्हणजे असं वेगळं काय नाही पण असत असं म्हणजे आमच्या इथे शक्यतो नॉनव्हेज जास्त रेसिपी वगैरे असतात. हा, पनीर पण छान येतं मला म्हणजे, पनीर सांगू मी तुम्हाला? आमच्या इथ म्हणजे अ माझ्या नंदेने वगैरे मला शिक बोल होत मला पण एवढं काही ऍडिशनल माहित नव्हतं पण मी सांगते तुम्हाला जर असं पाव असेल ना पावचं म्हणजे आ चार माणसांपुरतं पाहिजे असेल तर, पाऊ घेतले म्हणजे तुम्हाला जर पनीर जास्त आवडत असेल तर ठीकच आहे, नसेल तर मग ते पावशरमध्येध्ये होऊन जात. मग त्याच्यासाठी काय करायचं चार कांदे घ्या दोन टोमॅटो घ्यायचा. मग ते आपण ह्याच्यामध्ये हे करायचं असं उभे उभे चिरायचे.
हम्म.
आणि त्याच्यानंतर हे घ्यायचं आलं लसूण पेस्ट परत अ च्या का काजू असता टाकले ते काजूचे पाच सहा पाच सहा जरी काजू घेतले ना तरी चालतं म्हणजे ग्रेव्हीला एक स्टेक्चर वेगळ येतं. असं म्हणजे, अ चव वगैरे वेगळी येते त्याने मग ते सगळं काय कराय च तव्यावरती ते चांगलं अस खरपूस भाजून घ्यायचं म्हणजे पूर्ण लालसर वगैरे होत ना अस? पक पकलेला कांदा होतो ना तस भाजून घ्यायचं सगळं कांदा हा ब्राऊन कलर हेस पर्यंत कांदा टोमॅटो परत ते आलं लसूण पेस्ट आणि ते काजू ते सगळं भाजून घ्यायचं आणि सगळं एकत्र बारीक करायचं. त्याच्यामध्ये कोथिंबीर जरी तुम्ही टाकली तरी चालतं.
हम्म हम्म हम्.
करून वगैरे घ्यायच. आणि मग त्याच्यानंतर आपले पनीरचे जे पिसेस असतात ना मग एखाद्याला कसं मोठ मोठ पिचेस पिसेस आवडतात एखाद छोटे म्हणजे जस तुम्हाला आवडेल वगैरे तस मग ते कट करून घ्यायचे आणि तेलामध्ये न मी जरास फ्राय करून घेते का तर आ मला आवडत नाही. तुम्ही जरी नसतं कट करून टाकलं तरीपण चालतं. म शक्यतो मी फ्राय करून घेते म्हणजे खायला पण छान लाग त कुरकुरीत होऊन जात ते हा. म ते फ्राय थोडस लालसर होऊस तवर फ्राय करायचे आणि त्याच तेलामध्ये मी अ जरा हे टाकायचं. अं काय म्हणतात ते अम दालचिनी वगैरे असतं ना? ते सगळं मी टाकते आणि हा गरम मसालाम तू सगळं त्या टाकायचा आणि त्याच्यामध्ये ते ग्रेव्ही ओतायची आणि ते चांगलं भाजून भाजून भाजून घ्यायचं. त्येच्यामध्ये पनीर मसाला, हळद वगैरे ते प पनीर मसाला अ जास असला तर हा लाल तिखट वगैरे ते सगळं टाकायचं. हलवायच आणि जर पातळ पाहिजे असेल तर पातळ जास्त ग्रेव्ही टाईप पाहिजे असेल तर मग अ थोडस पाणी व वगैरे ॲड करून मग ते हलवून ना असं उकळी फुटून घ्यायची थोडस नॉर्मली झाकण जरी ठेवलं तर तेल सुटून जात. तेल वगैरे सुटलं की पनीर आधी कधीच नाही टाकायचं त्याच्यामध्ये आणि शक्यतो तलं पाणी तरी पण गरम पाणी वतायचं नॉर्मली पाणी वतायचं नाही त्याच्यामध्ये. आणि त्याच्यासोबत मग ते अ पनीरला असला ज्यावेळेस असं वाटेल की बाबा आ चांगली झाकुन अं ज ज्यावेळेस असं वाटेल का नाही की शिजलंय वगैरे असं अ ग्रेव्ही म्हणजी चांगली तयार झाल्या कि म त्या च्यानंतर म त्येच्या मध्ये पनीर ॲड करायचं आणि म एक पाच नीट उकळी फुटल कि लगेच बंद करायचं. का तर? पनीरला कसं जास्त वेळ अ शिजायला टाकून उपयोगाच नसतं. म्हणजे जास्त वेळ शिजवू नाही शकत आपण हा असं ह्
छान मस्त रेसिपी सांगितली तुम्ही, मी करून बघते बघा. मी तुम्हाला पनीर टीक्का कसं करायचं ते सांगते मग मी. माझ्याकडे टाइम असेल तेव्हा हूं.
ठीकये ठीकये चाल. हूं ठीकये. ठेऊ मग? हा ठेव. बाळा.